हॅलो
हॅलो... हा... नमस्कार, नमस्कार
कशा आहात आपण?
अ... ठीक... चालू ए... उन्हाळ्याच्या सुट्ट्या
हा... उन्हाळ्याच्या सुट्ट्या... मग
हूं
झाल्या असतील... तुमच्या इकडच्या शाळा वगैरे चालू
अ... उद्यापासनं
उद्यापासून का... आमच्या इकडं झाल्या चालू... दोन तारखेपासूनच
अच्छा.. अच्छा... हां... बराबर
घेतले... मुलांचे ऍडमिशन वगैरे?
हो... हो... झालं झालं
मग उन्हाळ्याच्या... सुट्ट्यांमध्ये.... फिरणं वगैरे
नाई... कुठे नई... एवढ्या उन्हात कुठे जाणार ए... खूप गरमी ए... वाइतावरण खूप खराब आहे बाहेर
हा... हा
हम्म... म्हणून... कुठंच नाही गेलो
खूप गरमीचा त्रास होते मग... तब्येती खराब होतात
हो ना पाऊस पण आणखी चालू पाऊस आमच्या इकडं चालू आहे आमच्या इकडे कसं व्हालंय दिवसभर अ पाऊस पडत नाही पण रात्री संध्याकाळी दहाच्या नंतर चालू होतो नंतर
अच्छा अच्छा हा
पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे वाटतं ना ह
अ असं काही नाही पण पाणी टांचाही महाराष्ट्रात कुठं आहे कुठं नाही आहे. असं आहे जे शेवटी शेवटी उन्हाळायच शेवटी शेवटी हुऊनच जाते पाणी टचाई.
हो ना हो ना ते पाणी आणि आमच्या इकडं तर कसं होतं मी तिकं पाण्याचा टँकरच येत नाही आमच्या घरी जरा थोडस रोडचा प्रॉब्लेम आहे थोडीशी छोटी ती जागा असल्यामुळे पाण्याचा टँकर पण आमच्या इकडं अवलेबल होऊ शकत नाही त्याच्यामुळे आणि आमच्या इकड पाणी कसं आठ दिवसाला पंधरा दिवसाला येतं पाणी त्याच्यामुळे मला आठ दिवस कसं पण ऍडजस्ट करावंच लागतं. पाण्याचा तुमच्या तिकडं नाहीये का प्रॉ पाण्याचा प्रॉब्लेम
अ नाही आहे तसं शेवटी शेवटी येऊनच जातो मेच्या खूप पाणी साठवून ठेवा लागते त्या तीन चार दिवसाांनी निळ येत बोरिंगच पण पाणी अटल
हम्म आणि ह्या वेळेस जरा पाऊस कमीच दिसायला लागलाय पाणी म्हणजे गेल्या वेळेस कसं होत गेल्या वर्षी जरा लवकर पाऊस चालू झाला होता.
पाण्याचा वापर पण व्यवस्थित करत नाही ना असं अ कोणी वापर पण व्यव व्यवस्थित निट कमी वापरत नाही मशीन मध्ये कपडे धुवायला गेले. तर पाणी जास्त लागतं. म्हणजे पाऊस तर होतो व्यवस्थित पण मग नंतर पण त्याच सिंचन आणि ते सगळ व्यवस्थित केलं तर ते
टिकत पाणी हो ना हो ना पण आजकाल सगळ्यांना सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी वॉशिंग मशीन आहे. डिश वॉशर आहे आजकाल ते डिश वॉशरचे प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. म्हणजे लोकांना मेहनतीचे कामच नको वाटायला पहिलं लोक पहिल्या लोकांना ते हापसा वगैरे असायचा नळाच्या टाक्या वगैरे असायच्या तिथून पाणी आणावं लागत होतं तरी आता अ सरकारनी बरीच सोय केली प्रत्येकाच्या घरी नळ वगैरे बसवलात प्रत्येक गल्लीमध्ये बोर वगैरे बसवलेत म्हणजे प्रॉब्लेम येऊन पण लोक त्याची पण हे‌. करत नाही व्यवस्थित कदर नाही त्याची हम्म.
किंमतच नाही कोणत्या गोष्टीची आता बरोबर आ लोक कसं बिल येते म्हणून बंद करतात. मला वाटतें आज काल आता तसंच पुढे काही दिवसांनी असंच होणार आहे पाण्याच पण कमी येणार आहे. आणि जसं कपडेल तसं
ह ना
पंधरलाव पाण्यावरती मोठ्या मोठ्या श आहे पण असं किण्या आणि मी तर पाणी वापराल तितकं बिल येते हो आणि पाणी जितकं वापराल
हो ना पण कसं होत माहिती का सिटीमध्ये तर खूप म्हणजे विचारच ते अपार्टमेंट वगैरे असतात. त्याच्यामुळे ते तर विचारच करत नाहीत, किती पाणी साडाव किती नाही. अ म्हणजे त्यांना असं गरज पडत नाही ना प्रत्येक आता खेड्यामध्ये वगैरे कसं असते. प्रत्येक घराला वेगळं पाणी. तर सिटीमध्ये कस अपार्टमेंट म्हणलं, की कंटिन्यू सगळ्यांना. किती पाणी वापरा, तसं काही प्रॉब्लेम येत नाही. तसं खेड्यामध्ये कसं आठ दिवसाला पाणी येणार तेवढंच तेवढंच भराव. त्यांना साठवायला पण जास्त हे नसत ना.
नाही साधारण किती साठवून, साठवून किती ठेव माणूस साठवून पण असाय. विहिरीतल पाणी आटून जाते. मोटर मोटरनी खिचून पण येत नाही. हम्म,
येत नाही, त्या खेळ बऱ्याच. खेड्यामध्ये आणखी बराचसा पाण्याचा प्रश्न आहे तस की, वगैरे वगैरे, थोडस शहरी भागात तरी प्रॉब्लेम आता सॉल्व झालाय की पाण्याचा. की, अ जास्त अडचणी येत नाही. पण खेड्यातल्या लोकांना आणखी पण टँकरद्वारे पाणी मिळत असं.
पाणी जसं वापरू वापरू, पण पण, त्यांना तर ते पाणी जे शुद्ध पण नाही, टँकर मधून ते पाणी येत. ते कोण कुठून शुद्ध होऊन आलंय काय नाही ते पाणी उकडून पी तब्येती खराब होतात.
हो ना हो,
आज पाणी म्हणजे आजकाल हे खूप विषय ‌
शिवाय माणसाचं जीवनच नाही. ना पाणी नसल्यावर माणूस जगू शकत नाही ना. हा, पाणी तर खूप महत्व आजकाल ते फिल्टर वगैरे बसवल्यामुळे पण पाणी खूप वेस्ट जात ना.
हो, नाही ह्या हा, हा हा, मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पा फिल्टर मधून जे पाणी निघते खराब. एका साईडने नळीत न ते पाणी सरळ अ लोक साठवत नाहीत. काही ते डायरेक्ट हा, ते माझ मन इतकं दुखतंय त्या गोष्टीसाठी कि फिल्टर मधलं ते पाणी जे असतं जे अशुद्ध पाणी जे काढतं ते, एक डायरेक्ट बेसीन मध्ये टाकून देतात लोक. आणि ते घाणेरड्या पाण्यामध्ये मिक्स होऊन देत ते ते, पाणी साठ ठेवून जर झाडांना दिल. किंवा ते धुणं भांड्यासाठी वापरल तरी चालत, ना धुणं भांड्यासाठी तर ते खराब नाहीच आहे.
हो ना, हो ना, नाहीय ना हा म्हणतात. काही ठिकाणी की, त्या पाण्यान कपडे खराबात पण तुम्ही भांड्यासाठी वापरू शकतात ना ते पाणी.
हा कस म्हणजे नाही, पण बा समजा तुम्ही संडास बाथरूम धुवायला. तो वापरू शकता चला भांडी तुमची खराब होतात. चला तुमची
नाही भांडे नाही खराब होत पण अ पण त्याच्यात कसं होत. तर एक बा, एक ब बकेट जरी चांगलं पाणी निघाल तर दोन बकेट पाणी निघत त्याच्यात त्याच्यामुळ आणि उन्हाळ्यात. म्हणजे फिल्टरचा वापर लोकांनी कमीच केला पाहिजे. का तर पाण्याच त्याच्यान खूप नासाडी होती आणि आपण प्रत्येकानी आपापला विचार करून जमत नाही ना, सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे ना,
पण आजकाल तशी तस लोकच नाय राहिले ना प्रत्येक जण आता फक् फक्त आणि फक्त आपापला विचार करतो स्व मी मी मी माझ झ घर अ माझ माझ सगळ अस माझ माझ करतात लोक सगळ सामूहिक कोण अस काही कोणी विचार नाही करत आजकाल.
हा ना हो ना हो ना. हम् सगळ्यांनी आं सगळ्यांनी सगळ्यांचा विचार केला तर एवढ प्रॉब्लेम येणार नाय सगळ्या लोकांनी एकत्र मिळून एखाद हे केल पाण्यासाठी फिल्टर वगैरे बस म्हणजे सगळ्यांचच कंबाईन होऊन जात ना ते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ ऊ गरज नाय ना पर पडत. ते हे करण्याची, पण आजकाल लोकांना कुठल कशाचीच किंमत राहिलेली नाहीये त्याच्यामुळ सगळे स्वालं स्वावलंबी झालेलेत ते.
हो बरोबर असच आहे आता. पाणी अ आणि पाऊस पडल्यावर पाणी खूप असत पण ते न अ ते करून साठवतही नाहीत लोक जास्त किंवा जमिनीत तरी खाद्य खोदुन ठेवले त त म्हणजे ते तलाव वगैरे करून ठेवले त जमिनीत पाणी जास्त मुरत आणि मंग बोरिंगला वगैरे पाणी लागत विहिरीला पाणी लागत चांगल. अ जस साठवून ठेवल तर तोही एक फायदा आहे.
त्यात सगळ्यात जास्त पाण्याची गरज शेतकरी लोकांना असते ना पाणी अस असलं तर ते धान्य पिकत ना नाही तर काहीच उपयोग नाही. आणि अ
ते सगळ देवाच्या हातात आहे शेतकऱ्यांच त कारण की पाऊस पडला अति पडला तरी प्रॉब्लेम. कमी पडला तरी प्रॉब्लेम शेतकऱ्यांच खूप कठीण झालय काम.
हा. शेतकऱ्यांच जस पावसावर आणि पाण्यावरच सगळ असत ते थोड त बोर आणि लो अ बोर जरी शेतात घेतलीत त्यांनी तरी ते उन्हाळ्यात आटून जातात त्याच्यामुळ बरेचं प्रॉब्ले शेत जनावरांना पाणी मिळत नाही खेडेगावात.
व्हय जाय सगळ खूप कडक ऊन अस ऊन तर इतकी झाड तोडमुळ इतकी ऊन वाढलेली ये. खूप उन वाढले श शेवटी जस सावली साठी झाडा खालीच जातात पण पहिले तोडतात झाड.
हो ना, आजकाल तर ते रोड मुळ वगैरे भरपूर झाड तोडण्यात येईल साईड ते रोड नं कडकडनी डायरेक्ट जाळून टाकतात मोठ्या मोठ्या मशीन आणतात. त्याच्यामुळं बरेच प्रॉब्लेम येय लागलेत आणि लोकांना आजकाल झाडांना पाणी पण देऊ वाटना.
नाही ना आणि झाडच लावायला पण जागा नाही ना बिल्डिंगच्या बिल्डिंगी उभ्या आहेत. आणि घरात बिल्डिंगित गॅलरी दिलेली नाय. कुठून झाड लावणारे जागाच नाय झाडं लावायला. एक
जागा नाही ना, आणि आज काल ते अपार्टमेंटच प्रमाण जास्त झालं, त्याच्यामुळ जागाच राहिली नाय, प्रत्येक जण आपापल्या फायद्याचाच विचार करतात.
हो बरोबर.
हं हं लावला म्हणून मग आजपसून आपण प्रयत्न करू, सगळ्यांना सांगू पाणी बचत करा म्हणून.
हो हो. आज आवाज, तेवढंच आहे आता की आपण अॅट लीस्ट स्वतःपासून सुरुवात करू, म्हणजे मग आपण चार लोकांना सांगू शकू. कि कमी पाणी वाऽ सांडा. व्यवस्थित वापरा, गरजे पुरतचऽ ग्लासात भरून प्या, अर्धा ग्लास पितात अर्धा ग्लास फेकून देतात. थंडा पाण्याचा पण. अऽ जितकं लागतं तितकंच पाणी वापरावं, कारण पाण्याऽ तररऽ पाणी वाचवन खूप
आणि पाण्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. नाही. हम्, चालतय.
आणि आपल्यासाठी चल आप हं.
हम्, सांगू मग आपण. आपण आपले पण, आपल्या पण, हा